याला आवाज..
जाला
आता हे पूर्ण झाला नाही कॉल माझा एक टास्क पूर्ण तेव्हा...
हम्म वैष्णवला किती केलास..
एकच केली की..
अतीन
तिनं नाही कराला.. ती नंतर करतो म्हणते जेवून भांडी घासून झालं.
काय बोललं असेल तुझ्याबरोबर...
तिच्या बरोबर काय बोलला म्हणजे काय नाही रिप्रॉडक्टिव्ह सिटीम बिस्टीम सांग म्हणलं तिने जरा सांगितलं... म्हणे मी आ म्हणलो नाही आ पूर्ण त बोलून चालत नाहीग तिला मी प्रश्न विचारयचाल.. कॉलेजचं काय ह्याव तेव्हा कुलं ठरवलंच काय ह्याव तेव्हा असलं तसलं गडपड्यांचं..
त बसल्या लात..
अरे पहिला आवाजही नाही चालता नंतर तिने हेडफोन घातली मग आवाजाला...
होय माझं पण सेम होतोय मला.. कॉल केला की नाही आवाजेत म ब्लूटूथ कनेक्ट केलाशिवाय...
हो तिन ती हेडफोन मध्ये तिच्या मायक्रोफोन त.. आता साधा फोन लावला आणि मायक्रोफोन लाव हेडफोन गाटली की आवाज य नाही त्या मायक्रोफोन मधून... आणि ते ह्याच्यावर आवाज यायलाल भारी काम आहे म्हटले... यालागला म्हणती चागलं का काय हम् ह हम्म चांगलंला आता टास्क पूर्ण झाल्यावर किती प्रोसेसिंग ला पडतेत कुणास ठाऊक...
प्रोसेसिंगला सगळं माझं टास्क प्रोसेसिंगला पडलात.
कस प्रोसेस नव माझा पैसे प्रोसेस तर म्हणा लागलोय.
ह ते पडल्यात आता प्रोसेसिंगला किती पैसे तझ.
माझं काय पडा नाही आता बघतो नंतर कॉल झाला की बघतो. प्रसिंगला पडा तर दोन वेळा... दोन वेळा एकशे शहत्तर रुपयाे आणि घेतले तर एकशे छत्तीस रुपये अस का तर आलं...
आलं..
म काल का..
तुझ कॉल कमी झालात ना कॉल कमी झालात तुझं..
व्हय. हुं जास्त बोलून कॉल व्हा लागल की चांगलंच आहे ना. असं करा प्रत्येकाला पाच पाच कॉल व्हायला पाहिजेल असं करायला पाहिजेल.
होय पण कोण बोलणार? एवढ अस पन्नास मिनिट आणि त्यात काय विषय झाला आपल्याला सगळ्यांना दिल्यालीत त्यामुळे त्यांना पण बोलायचं असतय आपल्याला पण बोलायचं असतंय.
व्हय.
असं होतंय, म्हणून ते नाहीतर काय नाहीतर मग एकटच बोलायचं असं की पटपट पटपट झालं असतं.
व्हायच की मग सविष कि हा आता जर समजा प्रत्येकाचा पाच कॉल करायचं तुझं पन्नास मिनिट माझं पन्नास मिनिट शंभर मिनिटं झालं, एक तास म्हणजे जवळ जवळ दीड तास जातय ह्यात.
तेच की तेच होतंय ना, त्यापेक्षा एकट्याच असल कसं होऊन जातंय.
होत आता दीड तास करायचं, दीड तासाला जवळ जवळ दीड तासाला जवळ जवळ दिडशे रुपये मिळणार बरोबर, आणि मी इथं जातोय दिवसाला मला इथं एकशे सोळा रुपये पगार हाय मला चार तास
आपण एक आपण एक बर बोलतोय म्हणून आपल्याला झालं रे ते तर मला जर टास्क आला ना तर उद्या दुपारी कॉलवर बोलतोय तर सगळांना इथच कॉल करतो इथच बोलूया.
पण हितंन पुढं आता कॉल टास्क येतील कशावरून आता कुठ समजा दुसरा कुठला टास्क येऊ शकतोय.
बघू की कुठलं ईल ते ईल, दुसरं कुठलं आलंत तर मग काय पण मी तर त्यांनी क्वेशन विचारला त्याच्या वर बोलायच, त्यानी विचारलत ना प्रश्न कुठला द्यायच? त्याच्यात मी बोलायच आहे.
ते सांगालोय तेच पाहिजेल फास्ट हुतय.
तुम्हाला आधी नव्हतं ना आम्हाला होतं स्टोरी वाचायचं.
हा.
भारी हुतं.
हुं हुं. कस
बरं झालं बाबा हेचा लई फायदा झाला अता
चांगलय
आता मला रिचार्ज मला रिचार्जच मारायला पैसे दिले नसते. म्हणजे तीन दिवस तरी रिचार्ज मारू शिकलो नसतो.
हा. हा.
रिचार्ज मारलो खरं पप्पाला माहित नव्हत.
मम्मी ला माहिताय न्हव
मम्मीला माहित होतं की, मम्मीच मम्मीच म्हणली मी म्हणलं त्याच दिवशी म्हणजे आधी आलेलं ना पैशे आणि दुसऱ्या दिवशी ते आधीच पैशे आलेलं सागितलं असत तर कुठं गेलं पैसे म्हणली असती, मग आधी दोनशे आल्यात अस सांगितलेलं तिला आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणलं शंभर आल्यात, म असं तीनशे रुपये आहेत म्हणलं माझ्याकड त्याचा रिचार्ज मारतो, मग पप्पना सांगू नकोस म्हणली ठीक आहे म्हणलं सांगत नाही, मग पप्पांना शुक्रवारी दिलीत मी मला मग रिचार्ज ला पैशे
मग दिलीत
दिलत की.
मग तीनशे रुपये झाले की मग खात्यावर टाक की तीनशे रुपये
आत्या नाही ठेवणार घरा त्यास
हा मग कॅश चार हजार मध्ये ऍड कर
खाता टाकली की कुठं तर बाहेर गेलं काही तरी आवडलं घेतलं असं पास होतं.
होय.
मी पण तेच विचार करालतो बघ तिला विषय होेतं ते पाहिजे निघायला पाहिजेत पैशे
फायदा हो नाही काय नाही तुला तसं आहे सोड माझं कसं आहे असतत संगत ठेवून तिथं टाकायं जरी असं तू मिळवत असतीस तर मग गोष्टी वेगवेगळी
मी आता तेव्हाच खातं करणार दुसरा जेव्हा मी कमवाय लाग
हा मग आता मी दुसरं फाडणार त्यात असं महिनेला दोन हजार तर टाकणारच टाकणार. आ हा काय
आता तू ह्या अकाउंटला कुठला अकाउंट दिला आहेस?
ह्याला बँँक ऑफ इंडियाचा
जे तुझा पैशे नायत ते
माझ्याकडे पैशे तेच किवाय
आणि तुम्हाला परवा आहे का कुठल्या तररी नवीन अकाउंट दून एक रुपये पाठवलचते कुठला अकाउंट
मी कुठे एक रुपया पाठवलाय?
परवा एक रुपया पाठवलायस मला दुसऱ्या अकाउंट वरनं पैशे आल्यात तुझ्या. हेज्या आधी जेवढ्या जेवढं पैशे पाठवलास ते वेगळा अकाउंट आहे, परवा एक रुपया पाठवलास
अरे ते ह्या व्हॉट्सअप वरून पाठवले म्हण ते प्लॅटफॉर्म चेंज झालं नाही.
मग तू व्हॉट्सअपचा पेमेंट का चालू केलाय खरा?
व्हॉट्सअप पेमेंट चालूच असते रे बाळा.
नाही मला बँक डिटेल्स भरा लागतात.
मला माझं मग ऑटोमॅटिक व्हेरीफिकेशन झालं होऊन झालेत. ते नंबर नुसता पडल्या पडल्या होय तेच चांगलय डिटेल टा
मग तू कार्या ऐपला दुसरा
कार्या ऐपला किती रुपये लेतले दोन तीन हजार येणार आणि तिथनं पुढे स्टॉप दोन तीन हजार तर कुठे येणार आता एकशे श
पुढचं काय तर येणार आहे ते टास्क त ज ज्या टास्क मध्ये आपण तीन हजार
अरं ते पप्पा त्याच्यावर हेच येत नाही ना पप्पाला जाते सगळं मेसेज बाय ते. पशी आहे ना काय?
बाटलीचेपली
बाटली वयसळ होते की.
अरे टोपूनचेपलं स्टील ची
स्टीलच्या बॉटल तो पण चोपलइस?
पडली वरनं
मग चेपलं न हो नुसता होलबिल पडले नाही ना हो. कशाला .
मला नको खरं मला पाहिजे होतं तुझा
हम्म असू दे काय होत नाही आता मग तुला महाणलतं की इथली नवीन घेऊन जा जरा उन चीला पण आहे त्याच्यापेक्षा अरे तुला उंचीला आहे तेन चांगला आहे
आता मी नवीन कॉलेजला गेला होते.
कुठं गेलो?
हे इथं ठेऊून जा
कॉलेजला गेला इथली स्टीलची देणार नाही तुला ती दुसरी प्रोफेशनल देतो दुसऱ्या आणि आणन मी स्वतः गांधीनगरला जाऊन आणणार तुला आणून देणार.
हम्म
खतरनाक आहे ते बघितल्यावर खुशच व्हायला पाहिजे एवढी कशाला आणलास हाहाहा हा असली भारी हाय मला लय आवडतय ती
चालतंय आणा
हम्म हम् हम्
माझी जुनी बॅग होती कणी रेड कलरची आता सगळा पसारा काढला तेव्हा ती लाल बॅग रिकामी केली ना म्हणजे त्याज्यात चिना म्हणजे खराब झाल म्हणून ठेवलेलं त्या सगळ्या जुन्या म्हणजे एफ वाय च्या वया एस वाय च्या वह्या तेण ठेवलेलं म ते काढल त्या वह्या वह्या माझ्या काळया बॅगमध्ये घातले आणि ठेवलं मग मम्मी म्हणालती असुदे मी म्हणलं दुसरी बॅग घ्यायचीच हाय ना आता मी म्हणलं थांब म्हणलं नुस दुसरी बॅग घेण्यापेक्षा ह्याच बॅगेच्या जर चिन्या शंभर मध्ये वगैरे चेंज करून मिळाल्या तर हेझ्याच चीना बदलून घेऊ तिला वापरायला मी म्हणलो होय कॉलेजला न्यायला हाय आता नवीन हाय ती जर हॉस्टेलला बीस्टीलेला तुला कपडे बिपडे घेऊन जायाला तुला येत्या अशी मम्मी हम्
चांगलंच आहे की,
आणि ते जरा आणि काल रात्री झालं बघा वाईट वाटलं मला हो काय झालं जेवायलतो मम्मीने टोमॅटो चिरलेली बारका चिरलेली तो जरासाच आला तिघांना आणि माझा मी कधी जेवताना कणी घासाबरर टोमॅटो खात नाय आणि काल सांगालय म्हणून खाल्लं सगळ जेवून झाल्यावर त टोमॅटो खातोय मी आणि तो मला लई होतोय म्हणून मी जास्त घेत नाय आणि काल खाल् दोन संपला म्हणून एवढाच का टोमॅटो चिरलास ग पप्पा काय म्हणाल्यात तू आपल्या घरात हाईस बाळा लोकांच्या घरात नाहीयेस आपल्या आपल्या हाताने घ्यायचं खायचं तू काय हॉस्टेलवर नाही येस येणं मागुण खायला उठायचं तेण मला लय वाईट वाटलं खरं तवा
हम्म
समजलं जस आता प्रत्येक वेळी जाणीव होत्या प्रत्येक गोष्टीत की आता जराच वर्ष मी ह्यांच्यासोबत हाय
हम्म
लग्न पहिला आता कॉलेज साठी बाहेर मग जॉब साठी मग परत लग्न झालं.
आता जे जेवढे वर्ष रायल्यात ते पण धड मी यांच्या सोबत राहू शकत नाय. अस वाईट वाटतं मला लय
असुदे
रडालाच रडूच येत
रडायचं बीडायचं नसतं हो लय प्रकारचे आयुष्य हायेत या जगात
मुलगीच आयुष्य सांगा बरं एका गोष्टीत जन्म दिलेला आई मुलगीच आयुष्य जन्म दिलेल्या आई बाबासोबत राहू शकत नाही कुठलीच मुलगी या जगातली कुठलीच मुलगी
एकेक जण आहे सोड बिन लग्नाच्या त्यांचं तेवढंच
अरे ते सेक्शन केस झाले. त्यांना पण नाव ठेवत्यात.
होय स्त्रीचं आयुष्य असच असतय.
मग काय मुलं तेवढं आई बाबापशी राहणार मुलांना तेवढा आईबाबांनी जन्माला घातलेय म्हणून त्याचं सार्थक करायसाठी रायचं आणि पोरीने काय केलंय मग पोरीने राहायचं आईबाबा
अरे राहिलं म्हणून नाही सार्थक करा म्हणजे त्यांचा काय विषय आहे वंश पुरुष काय राबायला आणि खायाला असं नाहीये. हे कुठलं रोल बिल नाही हे कस आहे. मुलींच्या वर आईवडिलांना सांभाळायचं कर्त र्ज नाही म्हणायचं.
हम्म.
मुलांच्यावर कर्ज लागलं म्हणे ते त्यांचं आणि जन्म दिलेलं कर्ज किती लाखांना किंवा कितीही अब्जांना अनंत कुठन फेटत नाही.
कारण मुलगीच्या आयुष्यात तिला दिलेला जन्म आई बाबांना सोडून दुसरीकडे जाणं. ते जाण.
ही शिक्षा नाहीये ही तिच्या आयुष्याच ओझ कमी आहे.
ज्याच त्याला केले बाळा
तरी त्यांना खूप
असं नसत बाळा
लग्न करायचं आपल्या आपल्या घरात राहायचं.
मस्त रे पारले जी खा
किंवा एकूण लग्न करायचं आणि दोघांची पण फॅमिली एकत्र राहायची. अशी पहिल्यापासून परंपरा पाहिजे होती.
पण म्हणलं तर होऊ शकते की तसं
पण ती परंपरा आहे ना. समाज काय म्हणल लोक काय म्हणतील या विचारांना राहत.
तुझ्या आईवडिलांना ना.
आपण म्हणलो ना हे.
माझी पोरगी मिळवते माझ्या पोरगीच्या मी घरात राहतोय माझ्या पोरगीचा पन्नास टक्के वाटा आहे.